काय करतेस म्हटलं
का नाही बघस
गे नाही कुठ
रोज रोज
जायचं काय करायचं बसून तरी कुठ तरी फिरायचं आपलं कुठबा कुठ फिि दिसाच
हम्म आता दोन तीन महिन तू काय कर हा
जेवन करतेस का काय
हो काय
काय करणारस
ब्लाऊज शूवाली लुक जरा राहिलंय
घरा येत काय
हं
घरी काय
हम्म.
नाहीच. काय झालं डिकेटीला गेलतीसं?
नुस्त ब गुण आलो बाई.
का सांगितलि कि नाही प्रोसेस काय?
प्रोसेस काय सांगतो म्हटल्यात ते बघया की आता. ॲडमिशनला गेल्यावरचं. कुठलं कुठलं कॉलेज घ्यायचं ते कितं सांगतो म्हंटल्यात. नाही नाही. त्यांनी सांगतो म्हटल्यात कुठल्या कॉलेजला बघू्या तिथे फॉर्म भरताना.
हां.
तुझं फायनल केलीस.
गेलाय आज भाऊ ॲडमिशन
गेल्यात म तू का गेली नाहीस?
मी. जाऊन काय करू? तो आमावरन तसाचं जाणार हाय.
हम्म, हम्म.
दिलो बाई डॉक्युमेंट कातरी व्हायच लागतय. तरी आर्धी निम्मी दिलो नाही.
डॉक्युमेंट खर अजून व्हेरीफिकेशन तेन काय नाही आणि
ऍडमिशन करायला द्याला नगो.
तर पहिला व्हेरिफिकेशन करायचं हाय मग ॲडमि
हेच कि.
मग व्हेरीफिकेशन ला सांगतो या म्हटल्यात. सगळ्या कॉलेजच तिथच बघायचं. मग ऍडमिशन
आहे उत्पनाचा एक आहे ईडब्ल्युएस.
हम् ईडब्ल्यू एस पाढायला पाहिजे तुमचं तिथे निकनयं वाट
काढलयं कि. दिलयं कि काढुन. तीन वर्षाची मार्क लिस्ट सगळी.
आम्हाला एईडब्ल्यूस काढायला लागते.
होय.
थांब हम्.
काढला नाहिस काय?
एकच मिनिट - - म बोल....
काढली नाहीस काय?
काढले मी माझे झाले सगळे डॉक्युमेंट रेडी आहेत
हे पोयसोय टी ववायची मार्कलीस दहावी बारावीचा मार्क लिस्ट....
हम्म.
तेवढ सुध दिलो आ त्यामुळे बघू आणि कायला
होय हेच की.
कधी बोललय परत का?
परत परत सांगतो...
एक कोणी कोण गेल तसा. कोण कोण के ब...
मी पाहिली सांग.
हम. त्या सगळ्या तेच घेणार आहेत.
हम्म पाहिलेच आणि पा तिथं तिथं काय नाही....
िकेन केला.
डिकेटीला म...
बाहेर. कोल्हापूर....
कोल्हापूर न तर दुसरीकडे कुठेत बघायचं म्हणा मी बघूया तर काय होती.
हम्. हो बघायचं...
तेच की....
टाकून बघायचं.
शकट टाका भेटन ति भेट न.... जयसिपूरच चांगलं नाही आहे.
तेश मुद्दम ना....
मला पण आलंय मी काय य ते पण.... पण नाही करत.
ह नाहीच होतं सोल.
होत आहे.
बघा.
तुझं काय फायनल तुझ फायनल.
काय?
तुझ फायनल झालं आम्हालाच आता हुडकायला पाहिजे.
फायनल केलं तिथे पण जागा राहिले तीन फोन केलता सकाळी.
तीनच राहिले.
शोधायला लागले कॉलेजा सांगले ना जरा गडबड कराला.
होय.
कॅपराऊंडच्या नदाला लागेल कि ते तस त...
हम्म.
त्याने कसं बघायचं काय प्रणच...
कॅपराऊड च कॉलेज देतात आणि मग त्याच्यात आपलं नाव येते चार कॅपराऊंड निघतात...
ते कधी वाट बघत बस आहेता त....
मग काय करायचं इथं ते त्याशिवाय पर्यायच नाही.
बघा ट्रायकरून बघा सगळीकडे सर.
सयक ट्राय करायचं कुठे भेटल तिथे भेटल नाही भेटल तर गपे कुठले तर कोर्स करणार.... लेतं हिशोब लिये तो टेन्शन नाही.
हम्म. ते पण चालतयं.
मस्त हाय आपल्या फिल्डला काय नाही अस- -
हम्म. पण बाहेर गला पाहिजे तुला तिथे नाही.
होय.
फोट काय वायच.
काय होईलती होईल आत्ता.
तो बघायचं ते मगकधी बोलवलं तव्हा जाऊन आता रजिस्ट्रेशन करा.
हा तेच की. त्यांनी काय सांगतो म्हटल्यात सोड ग्रुपला जॉईन करून घेतल्यात.
व्हिडिओ काढल्यात काय? सांगते. बाहेरून प्रत्येक कॉलेज चालतयंते काय त्यांच्यात कॉलेजचे सांगितले तुम्हाला सगळं काय.
नाही, नाही त्यांचं कॉलेजच तेवढंच. नाहि त र आपण जाऊन चौकशी कराय लागत्या.
आणि कोण होतीत काय नाही वर्गातली.
तो एवढं का ना आमत्या बैदनि नाही सोड ह
असलि बघा कि
हम्म शिल्पा आहेखालचि
हा ती जाणार होती म्हणा ती
हम्म
तुने काही सुनीला लागलंय जॉब
लागलाय
दावातच
गावात
हम पाच सहा हजार पेमेंट बास झालं म्हटलं आहे गावातल्या गावात पाच सहा हजार
हम्म
तोपर्यंत म्हटली करणार आहे त्याचा
चालते
बघतलं इचल करंजित पण तिन बघतो म्हल्या नि ईचल करंजीला पण बघ तलितिन काहीतरी
पाता तर कोण देत
हम
पाचसहा हजार तर कोण देते
म्ह तेच गावातल्या गाव जेवढंच नाही म्हटलं त्याकड एक गल्ली सोडली
हम्म म काय
सुशिरा म्हणलं मग करना अनंत ति ईचल करंजित पण बघतलेय तिनं हाय म्हंली तिथे एकदाणी जाऊन बघणार आहे
ह अअ
सृष्टी दोघि बघाय लागलेत
चालते
पहिलीच काय झालं पुणे पुणे लय उड्या मारतत तुझ्या अलायना नाही म्हण ते आता फिल व सांगायला लागले पंचवीस सांगितल्या ना बिजेपिला घटल्याचे वीस बरोतीस आणि पंचवीस काही ल यावेतील
कुणीच मग काय आता सगळीकडे बघायचंच!
इथं वीस भरत नाही. मग आता पंचवीस काही व येत. सांगितलं वीस पण सांगायला पंचवीस पण म्हणजे तीन वर्ष आता भरती नाही. भेटत होत आता काय होते दोन वर्ष पहा.
हम्म
एक लाख वीस हजार काहीतरी सांगत कास्ट व्हॅलेडीटी काढा.
हो त्यांचं ते कुठलं तर वेगळं हेज पडत.
हम्म कर्नाटक काय तरी सांगितल तिला म्हटलं त्यापेक्षा एका वर्षाची फी निघेल तुझी
होयच की
काय करतेय काय माहित आता
व इतर काहीतरी करू दे.
ती पण तेच म्हणली जर नाही. कॉलेज चांगले भेटले फिले असली तर डायरेक्ट कोर्सच करणार. ह
हम्म चालतंय.
त्याच्यामुळे
हम
काय म्हणलीस.
हॅलो
काय म्हणलीस.
आवाज येईना ग.
आवाज नाही.
थांब मीच रेंजमध्ये नाही. हॅलो
ठेव काय?
हा